हॅलो हां बोलां कि ओ. ते नवे अं कायं ते.
तुम्हांला कशांबद्दल माहिती पाहिजेल आहे आमच्या कडूंन
तुम्हीं आंता अं. केरळचं सांगा मलां केरळचां खर्च ते किती येते कुंठले पॉईंट आहेतं.
केरळंमध्यें आहे
हावं
केरळंमध्यें तुम्हांला इथलं जातांना. हे लागतंय गोकर्ण मुर्डेश्वर उडुपी.
म्हणजे पॉईंट स्कीप करांयची असलं तरं मंग?
हम्मं पोहन स्किप केलं तरं मंग कायं. तरी तुम्हीं राहील तरं जां नां की आंघोळ वगैरें करणारं कां नाहीं?
जाणारं की खरं मंग ते कसं पोइंट बघितलेले बघितलेलेचं असतांत मंग कसं आणि. तेचं तेचं नको पणं वाटते एक.
एक बघितलं की पुढे जायचं.
हां आणि मंग. मंग पहिला पॉईंट केरळंला जातांना हे स्किप केलं जातं पहिले पॉईंट कुंठला येतांत मंग?
वायनांड येतंय.
हां
पैनाड झाल्यानंतर मुनांर येतं एक.
मुनांरला कायं असतं बघायचं सारखं म्हणजे?
मुनांरला बघायसांरखं कायं हायं मुनांर हे हिल स्टेशन आहे. महाबळेश्वर कसां आहे नाहीं हिल स्टेशन आहे. तिथे तुम्हांला बघायलां भरंपूर कायं आहे.
हम्मं
चहाची बघां आहे. चहा कॉफी परंत हे आहे.
उड्डीला खायचं असं आहे कायं त्यांच्यामुळे हां हां.
हो हो
निस्पोर्ट हां हां.
आणि व्ह्यूं पणं चांगला आहे फोटो वगैरें काढांयला.
हां
ग्लांस ब्रिज आहे तिथं एक.
ग्लास ब्रिज?
हम्म म्हणजे ब्रिज ग्लासाचा ब्रिज.
तेच कि काचेचे ब्रिज असते ते हा
हम्म परत. रोपवे आहे ते आपलं काय ते जीप लाईन आहे.
हा हा
हम्म
पुढचं पॉईंट कुठलं य ते मग मुनारचा पुढचं पॉईंट?
पुढचा पॉइंट हे अलेपी अलेपी.
हा
लिपिला पण अस ह आहे सुंदर आहे निसर्ग तच आहे सगळीकडे काय एकच आहे निसर्ग आहे
हा हा नेचर असत की बघायला पण छान वाटते हो
हो हो हो आणि हे
आमचं आमचं मेन पॉइंट असते फोटो सेशन ते पण होऊन जाते
होय होय होय आणि भरपूर हे आहे ना तिथं. झाटी डोंगर
हा तेच य
हम्म.
मग किती दिवस तरी पण किती दिवस वस्तीचे किती दिवस असतात मग?
सात दिवस आठ सात रात्र आठ दिवस
सात रात्र आठ दिवस ना?
हम्म परत अ आणि काय सांगायचं मंदिर छान आहेत तिकडे मंदिर.
केरळमध्ये का?
हो खूप छान मंदिर आहे तिकडं
हा हा. आमच्या इथलं ते हच नाही एक जणथ लक्ष्मीबाकरी का कुरुंदवड मधले त्यांनी केरळचे येत मग त्यांनी काय म्हणत होते माहीती का न जायचं अ ट्रेक करून आणि तिथं त्यांची गाडी घ्याची म्हणे बघायला फिरायला ते बरं पडते का इथन डायरेक्ट गाडी केलेली बरं पडते?
इथन गाडी करून गेला तरी प तेवढच पडतय तिथल्या गाडी का तर भाडेयाला घेतात होतीने
तिथली गाडी करायचं झालं तर?
आपलं इथलं भाडवत नाही तेवढं त्यांचं तिथलं भाडवत
हम्म मग त्यांनी पण तिथलं केरळचच आहेत नाही मग प्रॉपर तिथलं आहेत त्यांनी मग त्यां ती हा मग ती काय म्हणत होती दिदी अ शिकणं आपण जायचं ट्रेन नं म्हणजे जाता काय गाडीचं भाडं काय एवढं वाटत नाही ट्रेनला तिकीट कमीचत मग तिथ गेल्यावर. त्यांच्या इथं स्टे करायचं आणि तिथे गेल्यावर त्यांची गाडी नसते ते तिथल्याची गाडी घ्यायची फिरायसाठी असं म्हणत होते
चालतय इथच
आता आम्ही काय तुमचीच गाडी घेतो त्याच्यामुळे काही प्प्रॉब्लेमच नाही.
हम् बरं आणि काय सांगायचं झाला पद्मनाभ स्वामी टेम्पल तिथ मोठा आहे. जगातलं सगळ्यात हम्म सगळ्यात सगळ्यात श्रीमंत देव आहेत. म्हणजे जास्त पैसा सोन
हा हा
हम्म
मग जायला पाहिजे तिथंच.
तिथं हात पण लावू देत नाही ना च बघायचं ह् हम्
मग आणि आणि मग तरी पण आठ दिवसात होते प्रॉपर सगळ्या आठ दिवसात फिरून होते केरळ?
तुम्ही म्हटलं तर पंधरा दिवस पाहिजे.
आई कसं नाहीयचं आम्हाला असं समजतय तुम्ही.
फोटो काढत बसणार तुमी पप्रत्येक ठिकाणी दोन दोन
मग तसच होणार की मग तसं मग लेडीज म्हटक होणार आम्ही तसंच किंवा फोटो काढणार. केव्हासं का म्हणता तुम्ही?
बर बर
मग असा आम्ही असं सांगू नका मी म्हणजे असं लगेच समजतावय आम्ही म्हणजे पंधरा दिवस लागतेय म्हणून
होय तुमचा बायकांचा ग्रुप मला माहित आहे ना.
मग आणि मग प्रॉपर होते मग जरी आमच्या सारख्या जरी नसल्या तरी प्रॉपर आठ दिवसात होत असेल हो ना मग?
हा सात रात्र आठ दिवस.
ह तुम्ही पण काय तुम्ही पण पण लगेच लगेच चला झाला पॉईंट असं करायच नाही काय? तू तुम्ही आणि मी आलय म्हटल्यावर गडबडच चला चल चला म्हण
नाही गडबड काय नाही पॉईंट झालं फोटो दोन काढलं झालं की. असं काढ तसं काढ करत बसलावर तर कसं होणार वेळ होणार ना.
दोन दोन फोटो लक पोट भरलेत आमचं सांगालाय सा लगेच
बर ठीक आहे आणि तुम्हाला पॉइंट सांगाला म्हणजे अ तस जर तुम्ही खाली गेला
हम
वळच्या दिशेन खाली तर तुम्हाला कन्याकुमारी लागणार.
हा
परत ते गरुडाचं काय
कन्याकुमारीला पण कन्याकुमारीक पण छान आहे बघाय सारखं?
होय विवेकानंद स्वामींचं तिथे मंदिर आहे. पर कन्या देवीच मंदिर आहे स्वामींचं मंदिर अ स्टॅच्यू आहे.
हम्म. मोठा स्टॅच्यू आहे ना तिथं?
हम्म. ज्यांनी शून्याचा शोध लावला, त्यांचा ट्याटू आहे.
ह्म.
ह्म.
तुम्ही सगळं फिरून आला असतीला.
मी सगळे फिरून आलोय.
मग तिथं रुमभाड असं हे आहे, काय का इथंल्यापेक्षा जास्त रेट
रूम भाडं हाय द चार माणसांना हजार रुपये हाय, गाडीचे आडीशे रुपये येतील.
आं.
हम्म, नॉन ऐ सी.
हं नॉन हं. ते माहितीय आम्हाला ते का आमचं तर नेहमीच झाले नॉन ऐ सी, ऐ सी. पाठच झाले आता, ए सी म्हणलं की जास्त घेणारच, नॉन ए सी म्हणलं की काय वविशेष नाय.
हो.
परवाची पण ट्रिप छान झाली. होय की, तुम्हीच आलता नव्हयं, बघा नाहीतर मग. आमचे मनाल केरळ आणि कुठली किती पॉईंट होत तरी पण जाते बई, मग किती पॉईंट होतात हे गोकर्ण, मुर्डेश्वर सोडले तर.
एकूण पंधरा पॉईंट होत्यात.
हा, जाऊन येईपर्यंत?
हम्म.
हं हा.
त्यात कन्याकुमारी धरलोय रामेश्वर एक
हां.
एंड ऑफ द रोड.
हा. अं हे धनेश कोडे हा.
ते एक होतय.
हम्म.
आणि तिथनं जर समुद्रातन पव्हत गेला, तर अठरा किलोमीटर वर श्रीलंका आहे.
हम्म, पव्हतं जायचं की चालते, पव्हतंच घालवा, पव्हाला येते म्हणून.
परत तिथनं हे आहे. हम्म. शिव काय कांचीपुरम, शिव- शिवकांची, विष्णुकांची
हम्म.
मीनाक्षी मंदिर, तिरुअनंतपुरम कांचीगंगा साडे अठ्ठ्याण्णव मीटर
खरेदीच पॉईंट सांगा पहिला.
व्हय साड्या घेऊ शकताय.
हा. आई हि तर व मैसूरला गेलतो अन तिथनं आणलो अन तिथनं काय आणतेय.
त्या तुमचा प्रश्न आहे, आम्ही सांगायचं काम केलं, घेणार घ्या आणि सोडा.
आ पुढं.
पुढं पण झालंय, शिवकांची, विष्णुकांची. मीनाक्षी मंदिर झालं, गोल्डन टेम्पल
हा
गोल्डन टेंम्पल हॅलो
हा बोला कि
गोल्डन टेम्पल झाल्यानंतर बालाजी करणार असला तर बालाजी
हम बालाजीचं पण पॉईंट होत त्यात.
करायचं म्हटलं तर नसलं तर डायरेक्ट गावाकडे येतंय बालाजी म्हटलं तर आणि एक दिवस वाढत्यात.
हम तुम्ही दिवस वाढवायच तुमचं तुम्ही बघणार हो नुसतं आता
माणसी दहा हजार रुपये खर्च येईल
हम्म दहा हजार बरं
तेवढ येणार की गाडी भाड येणार हम्म
मैत्रिणी म्हणालत्या जायचं केरळ म्हणून बघू की काय म्हणत्यात
करा करा प्लॅनिंग करा स्वप्न ट्रॅव्हल सदैव
तू हा होय होय तुम्ही तुमंच बघाव स्वप्न ट्रॅव्हलचं आमाला काय वर काढू नकासा
मग तुम्ही फिरणार आहे म्हटल्या फिरून तुम्ही सगळे मजा करणार की
कसलं हाईसा वो
चालतय अधिक माहिती पुढच्या कॉलमध्ये. देतो तुम्हाला
हो चालेल आभारी आहे नेहमी
ठेऊ काय